हॅलो आता येतोय का आवाज? नमस्कार. गुड आफ्टरनून -काय चाललंय... कसं ए... बरंय का?
हो... बरी ए मी... तुम्ही कशा आहात?
एकदम मस्त, मजेत. हमं काय चाललंय म कुठे असता काय?
अ नाशिकला असते.
हा का? भरपूर आता एवढं बोलून बोलून बराच रयनस आला असेल.
तेच ना. बघ ना. अ कसं वाटतं तुम्हाला. अ जर समजा तुम्हाला तुमचं बालपण जर पर परत मिळालं. तर तुम्हाला हे आत्ताचं जीवन आवडेल. कि बालपणीच आवडेल.
मला तर बालपणच आवडत.
का हो असं काय होतं बालपणात तुमच्या
बाणपणामध्ये बघा ना काय म्हणतात ते तस म्हणजे कुठलं टेन्शन नाही किंवा कुठला त्रास नाही. जगाच्या कोणाच्या हेव्या देवा करणं किंवा हा स तो तसा गरीब श्रीमंत म्हणजे कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही किंवा काहीच पारश र अस काही नाही एक अड कर वगैरे त्या वातावरणात लहानपण एकदम मस्त बिंदाास जगत लहानपणापण
आता बघा ना रुमन्स वरती रुमन्स या काळ काय असतं सकाळी लवकर उठायच
मुलांची टेर आपल्या सळांचं आवरवरून जा्यायचं त्यांच्यासाठी ते मस्तो घरातच सग काम असत अस कर तती आपल्याला रात्रीच्या अकरा बारा वाजता ते समजत पण नाही ना.
पण आहेच ना.
आणि जेव्हा हा आणि जेव्हा आपण लहान होत. तेव्हा आपण काम केलं नाही केलं तरी काही टेन्शन नव्हत.
ह्.
बरोबर.
सगळे असं दिवसभर खेळून खेळून दमून जरी गेलं तर घरचे हम्म.
शाळेत जायच मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या खेळायच
तेच सासू म्हणजे कुठली अ ह रोखटोक नव्हती बंधनं नव्हती. असे मागे मागे पळून पळून लहानपणी खायला वगैरे घालत होते आता असं खा म्हण किंवा चला पण आता खातोय थोडा रिलॅक्स अस काहीच नाही स्वतःच स्वतःलाच करावा लागतं कोणी म्हणणार नाही की वास्कर तु दंबली असशे तू थांबता तू शांत राहा आरंख असं क नाही मला
बरोबर.
हम् आजारपणाचा काही तोहारा मिळते. आणि थोडाफार म मैत्री वगैरे जर असेल ना मैत्र मैत्रिणी असतील तर त्यावेसर आपण या्यावयात पण मग थोडस वेळ पण काढतो त्यांच्यासाठी
आणि बघा ना प्रत्येकाच्या जीवनात मित्र असो किंवा मैत्रीण हे मोगलेवानच ना आता.
हो ते पण आहेच ना एक काय म्हणतात ना तो सुकून के पलकून के साठ जणे करून.
बरोबर काही गोष्टी आपण आपल्या परिवारांसोबत. नाही शेअर करू शकत, आपल्या आपण सुख असं किंवा दुःख.
आता फॉर एक्झामपल बघा ना. आता आपण दोघी आंदोलन आहोत. ओळखत नाही अचानकच फोन वगैरे पण, तरी पण एक वाईब. ॅ मॅच झाल्यासारखं आपण एकमे बतो किंवा सांगतो की म्हणजे, एकमेकांचे अनुभव सेम ज सेमच असतात बऱ्यापैकी. स्त्रियांचे अनुभव जे असतात ना ज सेमच असत. पण बघा ना सडनली तुमचं आपलं बोलणं झालं. आणि आपण नेमक त्याच विषयाला हात घातला, म्हणजे तो एक्सपिरियन्स आहे दोघांचा पण असं माहित आहे. हो की नाय? लाईफ मध्ये थोडास म्हणजे आता बाहेर जरी फिरायचं म्हटलं ना आता कोणीतरी सोबत असायला पाहिजे,
बरोबर, तेच तर आणि काय गोष्टी आपल्याला त्यांच्यामुळेच योग्य मार्ग मिळतात काही चुक झाल्या तर ते आपल्या
हो बरोबर आहे ना, चुकलं तरी आणि अ विशेष म्हणजे आपल्याला जज नाही करत. बाकीचे जसे जज करतात ना प्रत्येक गोष्टी मध्ये तशे ते जज नाही करत आपल्याला. आपल्याला अ क् आपल्याला ऐकणार पाहिजे असतं, लिसनर पाहिजे असतं तसे ते असतात आपल्यासाठी. कधी कधी मग आपण ही त्यांचं ऐकतो. तू बोल बाबा मी ऐकते किंवा तू बोल मी ऐकतो. असं, असतात ना तसंच काय तरी आणि मग त्यांच्या सोबत अ वेळ वेळ गेल्यानंतर आपल्याला असं वाटते बाबा थोडं असं अ बी जी लाईफ मधून आपण थोडा वेळ काढला, मग काय खरंच कुठं असल जायचं वगैरे तर मग प्लॅनिंग करणं, बसणं एखाद्या ठिकाणी चहा वगैरे पीत बसणं तर चहा चहा म्हणजे नेम क चहाच नसतो, त्यो प्रत्येक चहाच्या तेक घोटामध्ये काय ना काय लपलेलं असतं.
बरोबर त्यांच्यामुळे बघालाय. जीवन आनंदी होत, त्यावेळे सुस्ता होता, त्यानंतर एकत्र खेळणे अभ्यास करणे, वेगवेगळे अनुभवशील करणे.
खूप म्हणजे खूपच किती काही केलं, ओरडाओरडी झाली आज एकमेकांशी भांडण करायच नाही, दुसऱ्या दिवशी आणि मोठ्या त्यांच्यासाठी भांडण करायच, आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित खेळणार पण मोठी ते भांडण ते तशीच राहणार, म असं पण होत कधी कधी.
बरोबर तेच ना. आणि काही गोष्टी बघा आपल्याला नव्हत्या समजत, त्यांच्याकडून वेगवेगळं शिकायला मिळा यचं काही खेळ म्हणा कि, मग त्यांना प्रत्येकाला एखादी विषय आहेत तो रुची होती, तर आपल्याला नव्हत समजत किंवा एक इंग्लिश पटकन येत नाही, काहींना लवकर येत तर ते आपल्याला शिकवण्यास मदत कर करायचे.
हो, बरोबर आहे. तर पण होत ना, आता काही असं असत कि आपल्याला बऱ्याच गोष्टी सम- म्हणजे आपल्याला आपल्याकडे जुना एक्सपिरियन्स आहे आणि मुलांकड नवीन नवीन नवीन नवीन कौशल्य असतात. तर आपण त्यांना आपले अनुभव सांगतो आणि ते आपल्याला त्यांच्या लाईफमधला नविनेस सांगतात. हे असं पण असतं हम. मग तुमचं काय म्हणजे, मॅरिड आहे कि अनमॅरिड? कसं काय मुलं वगैरे असतील ना? ह ह ह. पण अनमॅरिड असल तरी पण बघा तुम्हाला इन फ्युचर जे असे असं वाटते की फ्युचर तुम्ही सांगताय काय होणार आहे आणि काय नाही. हित मुलांच. मुलांचं असत. आणि विशेष म्हणजे मोठं झाल्यानंतर? आपण म्हणतो की स्त्रयांचंच आयुष्य खूप आवघ आहे तसं म्हणायला गेलं तर पुरुशांच भाव अस. पण हे स्वतःला त्यांच जागेवर ते आपल्याला नाही. ते ते स्वतःला आपल्या जाग्यावर कधीच नाही ठेवू नाही शकणार पण मे बी आपण ठेव शकतो त्यांना. आपल्या त्यांच्या जागी हा बाबा ह्यना खूप त्रास होतो. म्हणून लहान मुलांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आपण पण होतो कधी बाहेर. पण म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
बरोबर आहे.
तेच तर तेव्हा लहानपणीच्या आयुष्यात आणि आता त्याच मोठं झाल्यावर ते पूर्ण शेड्यूल वेगच बदलून जात ना?
ह ना पूर्णच बदलून जात.
तेव्हा कसं म्हणजे? किती वेळ खेळत बसलो तरी काही प्रॉब्लेम नव्हता? सकाळ पासून तर संध्याकाळपर्यंत तो टाइम फिक्सच राहायचा.
फीक्स ना कोणी रोकत नव्हत टोकात हो तर इकडे का गेला तिकडे का गेला. फक्त काळजी असायची घरच्यांना.
सकाळी शाळेत जायचं सोबतच प्रत्येकाची वाट बघत बसायचं?
हम्म हम्म. तू चल मी आलोच हा हन तू चल मी आलोच. हम्म.
आणि? परत मग आपल्याला जर जो प्रोजेक्ट दिला तो सर्वजण एकत्र बसून करत होते. त्यावेळेस आता जे त्याच्यात स्वत्याच्या मोबाईल नुसार जे ते करत असत.
हो ते तर आहेच. होय आजकाल आता मोबाईल म्हणजे एक गरजचं लागलीय मोबाईलसाठी तो एक वेगळाच प्रकार आहे.
हम्म. मोबाईलचे पण फायदे भरपूर आहे पण मग आज का? मुलं फक्त मोबाईल वर गेम खेळतात त्यांना मग त्यांनी खेळ काय तेच माहित नाही.
हो बाहेरचे जग नाही माहिती जस आपण लहानपणी ज बाहेरचे जग पाहिले ना? ते त्यांनी नाही पाहिलं?
हम्म.
बाकी मग तब्येत वगैरे मस्त आहे ना तुमची?
तुमचा आवाज मध्येच कट होतोय.
हा हा आत्ता येतो हे का.?
हा आत्ता येतो है.
तेच म्हटलं की अ बाकी तब्येत वगैरे ओक आहे का तुमची.
हो छान आहे मस्त.
चला, परत एकदा तुमच्याआ तुमच्या काय म्हणत तुमच्या हे परत एकदा लहानपणी गेलो आपण. लहानपणच्या जगात. छान वाटलं बोलल तुम्हाला.
चालेल, धन्यवाद!
वेळ संपत आली आपली.